हॅलो
हॅलो
हा बोल ना कशी आहेस
हो मस्त तू कशी आहेस
मी पण खूप छान बोल ना काय म्हणत होती
काय म्हणलं तू फोन करत नाहीस मी तर फोन करावं बघूया काय चाललंय तुझ, काई कामात वगैरे नाहीस ना?
नाही नाही
हा बर अगं मला ती तुला तर माहितच आहे मला काही येत नाहीये नवीन नवीन आता शिकतेय आम्ही
हो हो बोल ना, काय हवं होतं? तुला म
मला अग मोदक बनवायचे होते, मग मला मोदक बनवायची रेसिपी सांग की,
हा हा सांगते ना
कशी बनवा कसं बनवायचं कारण माझ संध्याकाळी मला मोदक करायचेत.
अच्छा म्हणजे असं म्हणजे ब बनवून बघायचेत म्हणजे आता संकष्टी आली तेव्हा परत बनवणार आहेस का?
हो बरोबर ओळखतात
हा ठीक आहे मग सांगते मी तुला हम्म आपला अ ओला नारळा असतो ना, तो ओला नार ओला नारळ घ्यायचा आणि तो खवा खवायचा. खवायचा - खवायचा म्हणजे तो, म्हणजे तू खोवलास तरी चालेल किंवा खिसलास तरी चालेल.
हॅलो.
हा काय म्हटलीस?
म्हणजे मिक्सरला बारीक करून लावला तरी चालतोय काय? विचारलं.
हा मिक्सर ला लावलं तरी चालतय पण कस होतय, त्याच्यामध्ये काही थोडसं मोठ राहत्यात थो काही बारीक होत, त्यापेक्षा थोडस म्हणजे तू खऊन घेतलास तरी चालेल, मिक्सरला जरी फिरवलास तरी चालेल.
आणि पुढं सांग की.
त्याच्यानंतर, आपल्याला गूळ आ गुळ लागेल त्याच्यासाठी. साहित्य आधी सांगते मी. खोवलेला नारळ, गूळ, त्याच्यानंतर वेल यची आणि ड्राय फुड.
ड्रायफ्रूट नसलेच, तर ऑप्शनल हाय काय?
अ नाही तू काय नाही टाकलंस तरी चालेल. तसं काय आ. म्हणजे हे नाहीये कंपलसरी असं नाहीये, आणि ते अ मग आपण हे करूया, कृती करूया, पहिल्यांदा नारळ खिसून घेतलास तू, की त्याच्या नंतर परत एक कडी ठेव वायची तूप टाक, कुण तो नारळ ना, म्हणजे भाजून घ्यायचा, चांगला परतून घ्यायचा. म्हणजे थोडस त्याच्यामध्ये कसं, ओलसर असतो ना तो, ओला नारळ घेतो आप पण, त्याच्यामुळे थोड थोडासा टोल
ओलसरच असतो तो.
त्यामुळे ते फक्त हा च्यातलं फक्त आप आपल पाणी अटकलं किंवा त्याच्यामध्ये आपण गुळ घालायचा
हा.
गूळ घालायचा आणि चांगलं परतायचं मग ते परतत परतत गूळ म्हणजे आपोआप विर विरगळतो त्या मधे आणि गोड प्रमाण तुला जस हवं तस तू करू शकतेस म्हणजे तुला कस कितपत गोड आवडत ते त्या हेच्या मध्ये तू ते गो
ते मी
हा कलर येतो ना असं गुळासारखा आणि साखर्यान कसं ते पांढऱ्या दिसत त्याच्यामुळं गुळ गुळचं त्याच्यामध्ये छान लागतो तेज्यामुळं तुला गोड कस हवेय तसं तू गुळ घे मग गुळ चांगला पूर्णपणे वि तळा म्हणजे त्या गुळामध्येच तो नारळाचा जो चव्हाय
तो पूर्ण मिक्स होतोय.
हा तो मिक्स होतोय आणि त्यामध्येच थोडासा शिजला जा तो
हा बरं.
आणि ते आस पूर्ण विरघला की त्याच्यामध्ये तू ड्राय फ्रूट टाक--तुला हवे असल्यास टाक किंवा नको असले तरी नाही टाकलस तरी चालेल नंतर थोड चिमुठभर त्याच्यात मीट टाक कारण गोडाला थोडस मीठ लागतं एकदम किंचित टाकायच आणखीन चव वाढ ते तेना आणि त्यानंतर परत तर त्याच्यामध्ये ते आपण
जायफ फ्रूट्स वगैरे ते मिक्स करायचं
आणि त्याची फुढ करायची
हा
हा बर
हा
आवाज ब्रेक होतय ग तुझा
एक आप पळी घ्याची आणि त्या गोळी म्हणजे लाटून घ्यायची ती गोळी
हाअ्ं
आणि ती लाटल्यानंतर आपण जे सारण केलंय ते सारण त्याच्यात भरायचं आणि त्याची छान आकारामध्ये पारी तयार करायची आणि त्या पारी म ते भरून त्याला आपल्याला हवा तस म्हणजे आकार आपण मोदका सारखा आकार त्याला द्या आणि तो आकार दिला नंतर असा तू असे म्हणजे मोदक करून घे आणि नंतर आपल्याला ते वाफवायला मग ते वाफवायला आपण एक चाळण घ्यायची त्या चाळ म्हणजे तेल लावायच कारण म्हणजे ते मोदक चिटकून नायत ना
हा अ्ं
त्यासाठी ते त्याला तेल लावून घ्यायचं आणि तेल लावल्यानंतर तर सगळे मोदक आपण त्याच्यामध्ये ठेवायचे
मग मोदक उकडायचे किती मिनटं?
हा ते मोदक तू उकडायला ठेवलेस का नाही? की एक दहा ते पंधरा मिनटं उकडवायचं म्हणजे फक्त आपल्याला बाहेरच आवरण आपल्याला ओ म्हणजे शिजून द्यायचाय. कारण आतला आवरण तर आपण थोडस म्हणजे हे करूनच घेतलेलं आय ना शि जूनच घेतलेल आय. फक्त बाहेरच आवरण फक्त आपल्याला शिजवेपर्यंत ते वाफवायचय. पंधरा मिनटं वाफवायचे झाले मोदक तयार आणि तुला जर हा ते फ्राय पण करू शकतो आपण
पण कुठलं कसल लागतंय फ्राय केलेलं. मी हेच उकडीचे
त मोदक म्हटल्यानंतर फ्राय पण छान लागतात, उकडीचे पण छान लागतात, पण जास्त असं छान म्हणशील ना तर ते तांदळाचे मोदक पण असतात बघ ते प हा हा ते तांदळाचे उ उकडीचेच मोदक अस तात ते ते खूप छान लागतात म्हणजे ते आपल्याला अस म्हणजे ने हे जे आता मी सांगितले ना तुला कृती सेम तीच कृती आय फक त त्याच्यामध्ये तांदळाच
पण ते तांदळाचं पीठ मळताना गरम पाणी घालायचं ना?
तांदळाच पिठ आ पण घेतलं ना, तर ते एक पाणी ठेवायचं. म्हणजे आपण कि ती पीठ घेतलंय त्या हिशोबान आपण पाणी पीठ ठेवायचं, पाणी ठेवायचं गरम करायला आ त्या गरम पाण्यातच ते आपण तांदळाचं पीठ टाकायचं. ते गरम पाण्यामध्येच आणि ते हलवायच हा टाकाय च आणि ते हलवायचं. आणि हलवून ते झा कून ठेवायचं थोडस ते वाफलवलं जातं ना पीठ
हा
म्हणून त्याला वाफ म्हजे वाफेवचे मोदक असं म्हण तात म ते वाफवायचं पीठ म ते पीठ वाफवलं ना कि ते सगळं पीठ काढून घ्यायचं. आणि तुला जेवढं शक्य आय ना तेवढं छा म्हणजे ते मळ कारण ते तू जेवढं जा मत चांगलं म्हळशील ना तेवढे जास्त छान ती पारी होती. म्हणजे आपण जर चांगलं मळलं नाही ना तर ती पारीला कसं असं चेरा पड पडतात-
म्हणजे हा म्हणजे पीठ नाहीव कि त्या आपलंच कटिंग जे आपण भरतोय. ते बाहेर येण्याची पण शक्यता असत्या
ते हा त्याच्यामुळ ते व्यवस्थित चांगलं एक जीव म्हणजे एक जीव झालं पाहिजे असं ते छान मळायचं पीठ. आणि ते मळल्यानंतर परत त्याची त्याला आपण म्हणजे आपण गव्हाला लाटलं पण तसं लाटायचं नाही ती पारी आपण हातावरच करायची.
का ती लाट अस व्यवस्थित कधी मी नाही ते.
नाही लाटायची नसती म्हणजे आपण हातावरच घ्यायचंय ना आपण पूर्णाचा गोळा कसा भरतो सेम
पण ते लास्टला काय होतय?
लाटला नंतर नाही येत म्हणजे होतच नाही आणि लाटलं तर ते सगळं चिकटलं जाणार ना कारण तांदळाच चिकटपीठ असतं.
हा.
ते सगळं तुझ्या पोळपाटाला आणि लाटण्याला चिटकणार ते
म्हणजे होतच नाही वय ते?
नाही होतच नाही ते हातालाच तेल लावायचं. एक गोळा घ्यायचा आणि त्याजी सुंदर अशी आपण पूर्णाला भरायला कसं गोळा तयार म्हणजे अ ग पोळी तयार कर सेम तसा हातावर त्याची पारी छान मस्त करून घ्यायची आणि परत त्याला असा आपण मोदकाचा कसा आकार असतो सेम तसा आकार त्या पारेला द्यायचा
होय.
हा पूर्णपणे आधी आकार देऊन घ्यायचा पारीला. आणि त्यानंतर मग पण त्याच्यामध्ये सारण भरायच आणि सारण भरून आपण परंत ते अ मिटवायचं ते. म्हणजे जो मोदक आपण तयार कर तोय आकार देतोय ना ते मिटवायचं, आणि वरती थोडंसं पीठ राह त त्याच्या येतं. आपण जस् जसं बंद करू हां, जस् जसं आपण बंद करू तस् तसं वरती थोडंसं पीठ येतं ते पीठ आपण काढून घ्याय चं, आणि त्याला असं शेंडी सारखा आकार द्यायचा.
हो तेच, नाही तर म ते पिटाळ-पिटाळ नाही बरोबर लागत.
हां, ते पिठुळ लागतं ना म. त्याच्यामुळं, हां आणि शिजत नाही आणि कसं ते खाणारे पण तो भाग
नाही मी पण तीतर वेळातच च केलंय एकदा मम्मीने बनवलेलं माझ्यात
हां आणि न् हो का, आणि नंतर मग काय करायचं आपण हे सगळे मोद दक तयार झाले, की आपण केळीच पान घ्यायचं आण् त्या चाळणीमध्ये केळीत चं पान हातराय
आणि केळीचं पान न तर?
नसेल तर तू कापड, सुती कापड पण वापरू शकतीस. सुती कापडावर पण ओलं करायचं ते कापड आणि ठेवाय चं, आणि त्या च्या व तू ते मोदक तांदळाचे ठेवायचे. एक दहा मिन्टं ते पण उकडवायचे, आणि उक उकडल्यानंतर गरम गरमच मोदक आहे तोपर्यंत थोडासा त्याला फोडायचा आणि त्याच्यावर साजूक तुपाची धार टाकाय ची आणि तो खायचा, आणि तो खायचा खूप मस्
अतवा माझ्या आत्ताच तोंडाला पाणी सुटले. इतकं छान तू सांगितलंस ना, कधी एकदा बनवीन असं झालय मला.
हो-हो-हो नक्की बनवून बघ, आणि तुझे हो बाप्पांला आवड आवडणारा मोदक हं आहे. म तू नक्की करून बघ, आणि कसा होतंय कसा नाही तो मला नक्की कळव.
हो नक्की सांगेन, कसा होतय काय चालेल ओके ठेवु काय? मग बाय
धन्यवाद
मी धन्यवाद म्हणायला हवं ग
हा ठीक आहे ठीक आहे असूदे मी म्हटलं काय तु म्हंटलं काय?
असू दे असू दे चालेल बाय
हा हा ओके